हॅलो नमस्कार काय म्हणता कशा हात
काय म मस्त तुम्ही
हो मस्त मजेत मजेत झाला आराम वगैरे.
हॅलो
हा ताई आवाज येत नाय तुमचा
आता येतोय का?
हो हो हो
चहा वगैरे
हो झा चहा व्हायचाय बाकी आवरलं. तुमचं झाला चहा पाणी
चहा चं घेते मी आता चहाच
हूं हूं बर नाही माझं व्हायचाय.
चहा लागतो.
हो असं मला पण लागतं साडेचार पाच पाच वाजेपर्यंत आणि काय काम करत असेल तर जरा उशीर होत. हम्म काय म्हवंता
जो पर्यंत चहा पी नाही मी जॉबला नाही जात पहिली जायची माझं फॅशन डिझाईनिगं झालेलयं पण माझं बाळ ये ना अडीच वर्षाची मुलगी ये तर तिला सांभाळाला वगैरे म नाय का
हम्म आणि घरातपण बर
तुम्ही काय करता.
नाय मी पण नाय जॉबला नाय जात घरीच असते. हूं मी पार्लरच वगैरे केलेलंये पार्लरचं वगैरे कधीतरी असं असेल कोणा कोणी बो हे केलं तर मी म्हणजे घरी कोण आलं तर करते मी ती रडते कां?
हा ती आत्ता झोपेतून उठली ना म सांगते ती मला मांडीवर घे म्हणून
ह हो का हम्म ठीक ये तुम्ही नाय आराम करत दुपारी
करते ना आराम मुलगी झोपली की मी पण झोपते.
थोडा वेळ झोपता हो हो. बर बाय बाकी काय म्हणता कुठे फिरायला वगैरे गेलेलत. हॅलो
हा येतय आवाज
हूं
फिरायला गेलं की लहान मुलं लगेच आजारी पडतात म्हणून मग
ह हो सध्या कुठेच नाही काय? हम् त्यांची पण तब्येतीची काळजी घ्यायलाच लागते नाय ना परत राय आजारी पडले की परत त्यांचं बरं होईपर्यंत नाकी नऊ येता
हो ना तेच
काय म्हणता अजून बाकी
बाकी
हो हो तुमचा आवाज एकदम बारीक येतोय मला.
आता येतोय
हा हा आता येतोय.
तुम्हाला किती बाळ आहेत म्हटलं
आ
तुम्हाला बाळ किती आहेत
अच्छा म बाळा ना आवाजच येत ना तुमच मला दोघं जण आहेत पण हा एक सातवीला एक चौथीला आहे
हो बाकी कुठे फिरायला गेले होते का
नाही एवढ्यात कुठेच नाही हो घरीच होत सध्या गर्मीच्या वातावरणामुळे कुठेच गेलो ना यावेेळेला हम्म फक्त मुलांना मामाकडे नेलेलं हा चार दिवस तिकडेच मुंबईला बाकी नाही कुठे
अच्छा
हम् आणि नाही आणि आता कधी जायचं बेत ठरलेलं कोल्हापूरला वगैरे तर कस हे पाऊसमध्येच अचानक पण लागलं ना मग त्याच्यामुळे कॅन्सलच केला आणि लागला तर जा जास्तच लागलेला त्याच्यामुळे नाहीच कुठे गेलो हम्म होत फिरणं कधीतरी
ता मागे खूप पाऊस होता आणि आता ल हो बा
हो ऊन बघा ना किती मे मे महिन्यासारखा ऊन पडलेला आहे खूपच आणि गरम पण खूप होतेय आणि अचानक एवढा पाऊस पडलाय की असं वाटलं तर पाऊस लवकर जा थां जाणारच नाही एवढा पाऊस पडला
हो ना कंटाळून गेलो होतो पण मग आ
हो कंटाळून म्हणजे काहीच नाही नाही कपडे सुख होते ना घरातून बाहेर पडता येत होत घरातच परत मुलांना पण त्याच्यामुळे सुट्ट्या होत्या चार दिवस हम तुमची एकटीच आहे का
हो माझी एकटीच आहे
हा की काय म्हणता बाकी
बाकी काही आपण
हम्म दिवसभराचं काम आवरूनच कंटा येतो काय कुठे जायला गरज लागत नाही
हो ना हो असं टाइम भेटला की फिरायला जायचं की झोपेल कधी असं होतं
म्हणजे कुठे बाहेर पडायला मिळत नाहीच
हो ना
हम्म एक तर एक एकट्याच आहात की कोण घरात आहे अजून
नाही आम्ही दोघच असतो अ आणि माझी मुलगी हो आम्ही तिघं असत
् अच्छा ब
तुमच्या कुटुंबात किती लागतील
आम्ही आहे जॉईंट फॅमिली आमची सासूर सासरे आहेत जाऊ वगैरे पण होती पण त्यांनी आता नुकतंच घर बांधलं बाजू बाजूला मग तिकडे शिफ्ट झाले ह् आही अस पूर्ण होते एकत्रच होतो एकत्र कुटुंब असत की खूप मोठं असतं सगळं ना
हो नाही एवढं सांभाळायची गरज नाहीकढच लाग म म म
हो ते का आजी आजोबा आरा म्हण लक्ष ठेवतात आपण सोडलं त्यांच्याजवळ तरी होतं
हो
ह का? बाकी
काय बाकी तुमच्याकडे कुठला पदार्थ फेमस आहे.
आमच्याकडे म्हणाला असं तर कोणतं आमच्या जास्त फिश खातो आमच्याकडे ते आहे नॉन व्हेज आणि वेज पण खते पण तस हा.
मीॉनव्हेज बिलकल खातली म्हजे ननवहेज
् काहीच नाही का हा नाही आम्ही खातो. म्हणजे लिमिटमध्येध्ये खातो असं काय नाही लिमिटमध्येध्ये आहे. बाकी वेहेज वगैरे आणि वेहेज खायचं म्हटलं. की असं एक टाइम असं आपलं जेवण पूर्ण आणि एक टाइम असं काहीतरी अ म्हणा असं पुलाबाद किंवा पावजी पाणीपुरी असं हे. संध्याकाळच्या टायमात असं असतं आमचं. आणि ते हा ते सगळ्यांना आवडतं पण
आणि घरेच बनवतात ना सर्व
हो मी करते घरी हम्म.
अच्छा.
ह् जमत.
माझं तर काही ना काही चालूच असत की लहान आहेना आणि ही एवढी खास नाही.
हम्म आणि दोघांसाठी ना ना कस एकत्र सगळे असले की खाल्ल की करा असं वाटत दोघांसाठी खा. करून किती करणार एवढंस करायचं आणि राहिलं की मी परत इच्छा नाही होत हम्म. नाहीम्च चालतो आमच्याकडे आमच्या आई बाबांना पण तस आवडतं ते मग कधीतरी ते पण आहे चेंज म्हणून
अरे आच्यापयंत अच्छा.
हम्म.
अरे ट्रेन म्हण बलात जास्त बाहेर जावड
मग तुम्ही घरी करता.
हो.
बर प्युअर व्हेज असात.
हो यांना हे अ खातात. पण बाहेर जान खातात नाही मी बनवतच नाही हो हो.
नाही.
बाकी तुमच्याकडे वजमध्ये कुठलं फेमस पदार्थ वगैरे
फेमस पदार्थ असं काय विशेष अस. काही नाही पण माझ्या मुलांना अस सूप वगैरे केलेलं आवडत. किंवा ते मी अशी मट आहे आपली पनीरची भाजी वगैरे केलेली आवडते. आहे. हम्म.
कस करता म ती
नाही म्हणजे मी अशी साधीच करते आपलं. पनीर तर ग्ररे पनीर मी घरीच बनवते आपलं दा दूध हे करून खराब करून सहसा विकत नाही जाणत दूध खराब करून ते आणि मग ते घट्ट करून कपड्यामध्ये बांधून ठेवते दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करते. कांदा टोमॅटोची ग्रेवही म्हणजे आपल्या असं फोडणीमध्येच करते ग्रेवही असं नाही. फडणी देते टॉमॅटो टॉमॅटो कांदा थोडस लसूण आणि मोहरी मला पुर्ण त्याच्यामध्ये तुपामध्ये जास्त हे करते आपलं घरचं तूप असत घरच्या तुपामध्ये हे करून कस्तुरी मेथी त्याच्यामध्ये आणि आपलं घरचं लाल तिखट हळद वगैरे एकून फोडणी एक जीव करून त्याच्यामध्ये बारीक तुकडे करून हे टाकते आपले पनीर त्याला पण चव छान येते. आज केली तर मित्र मुलाचा मित्र म्हणतो तुझ्या आईने हॉटेल मधून आणले मित्र हॉटेलमधून न आणलीय बाहेरूनच घरीच केली आईने म्हण तेवढी छान झाली म्हटलं आई करते. माझ श म्हट हो म्ह कधी कधी मुलांसाठी करा म्हणजे मी असं स्वतः म्हणजे युट्यूब वर बघून बघूनच रेसिपी जास्त शिकली आहे. पण थोडफार व्यवस्थित जमतं त्याच्यामुळे काय करते. म्हणजे मुलाना सारखं बाहेरच घालण्यापेक्षा तेच बरं ना आपण घरी केलेलं बरं थोडं थोडं
माझं पण तसच आहे मी पण सर्वूनक
हो ना‌ उगच सरखं का बाहेर जाऊन खाण्यापेक्षा त्याची चव लागण्यापेक्षा आपल्या घरातच जे काही येईल ते बनून खाणच बरं वाटत.
आम्ही पण बनवतो आणि कस होत बाहेर एवढे पैसे द्यायचे आणि एवढंसच येतं. मग मला असं विचारायचं की अरे तेवढ्या पैशा म्हण आपण इ चारपट बून आणि ते पण एकदम हायजेनिक हो
हो त्याच्यामध्ये कलर फूड वगैरे परत घी वगैरे वापरतात ते खूप हे असत ना त्यापेक्षा पण घरीच घर तर छान होतं.
बाकी काय नाही.
बाकी काय नाही चालेल मी ठेवते आता आपला कॉल झालेय. तुम्ही थोड्या वेळाने कर करणार थोड्या वेळाने
हो हो थोडा वेळाने करतो मी.
होय साधा कॉल करून विषय बदला मला पण छान वाटलं पहिल्यांदाच बोलून छान वाटलं. ठीक आहे चालेल करा दहा मिनटात दहा नाही पाच मिनटात केलं तरी चालेल मी आहे.
हो होच ह चालेल.